हॅलो हा तर बोला ना.
झालं का आवरलं काम.
हो नाही आता आवरायची सुरुवात करायची संध्याकाळच. आता स्वयंपाकाची तयारी वगैरे.
हो
समच
माझ ही स्वयंपाकाची तयारी चालू आहे संध्याकाळची
हम्म हम्म हम्म
त्याच ग्राउंड ला जाऊन आली
हो हो हो कायही करता का वॉकिंग कर
हो आप सकाळी वर काउठ आणि या टायमिंगला मग थोडस फिरून यायचं
हा हा हा म म्हणजे काही आपलं वेट लॉस साठी कि रेग्युलर हेल्थ साठी
रे गु
जास्त होतं का तुमचं वजन
जास्त म्हणजे सीझन झाल्यामुळे पोटाच जास्त पुढे आलेले
हा हा हा हा
त्या हरबल लाइफ
हम्म हम्म हम् हम् ते प्रोडक्ट घेतले होते का
हो हो
नाही म म्हणजे जास्त वेट लॉस म्हणजे जास्त झाला असेल तुमचं नॉर्मल वेट पेक्षा, ते प्रॉडक्ट घेतला पाहिजे पण अदरवाईज मला नाही वाटत. फक्त घ्यायची गरज आहे आता.
मग त्यातन प्रोटीन वगैरे भेटतं ना न्यूट्रिशन, प्रोटीन. चांगला आहे म्हणजे टेस्ट वगैरे मी आताच चालू केले. पंधरा दिवस झालं तरी माझं तीन किलो कमी झालंय. आणि मेन म्हणजे फ्रेश वाटायला लागलं नाही तर उठताना पण हात
म्हणजे पहिले किती होतं प्रेग्नेन्सीच्या आधी.
प्रेग्नेन्सीच्या आधी माझ अ पंचावन होत, फिफ्टी फाय जास्त झाल सेव्हनटी टू झालं होत प्रेग्नेन्सी मध्ये माझं.
हम, हम माझं पण सेम होतं मी ऑटो म्हणजे जे मागचं बाळ दीड वर्षाचा वगैरे झालं ना दोन्ही
ह
तेव्हा माझ वेट आटोमॅटिक कमी झाले मी पण येणार हर्बल जॉब. पहिला मुलगा झाला होता ना त्याच्यानंतर मला पण असंच वाटलं होतं मी खूप जाडी झाली मग मी पाच हजारचं ते घेतलं होतं पहिल्यांदा किट. पण मग ते एक दोनच दिवस घेतलं मी मला अजिबात ते टेस्ट आवडली. घेतली नाही मग माझा डबा तसाच पडून होता पण नंतर मग मी काय केलं माझ्या खाण्याच्या सवयी बदलल्या.
ह मग मी पण आता खाण्याच सवय बदलले तर माझं बाळ लई जास्त मोठ नाही ना. म्हणून मग थोडस अजून एवढं नॉर्मल करतायेत ह नाही. दहा महिन्याची माझी मुलगी.
मग तुम्ही खूप लवकर मनावर घेतलं वेटलोस थोडं
पण मग उठून उठायला पण त्रास व्हायला लागला गुडघ्यांचा त्रास वाच
ते होत थोडे दिवस माझ्यापण ना पोटऱ्या दुखत्या आपण स्वयंपाक. करताना उभं राहतो ना तेव्हा माझे पण पाय दुखायचे. पण मग मी एवढं हे नाही केलं पण मग मी जेव्हा बाळ जेव्हा फिडिंग बंद केलं ना, दीड दोन वर्षाच्या मध्ये मग नंतर ऑटोमॅटिक कमी होत. फिडिंग बंद केले ना आपण तेव्हा,
कि नाही काही तर व्हायचं आपल्याला असं आजार
तुम्ही फिडिंग करता मग ते चालणार एका प्रॉडक्ट असं.
हो चालत ते विचारूनच घेतले डॉक्टरांशी हो. चालतय म्हणजे नाही नाही विचारूनच घेतला त्यानी, तर, एवढे टेस्ट आधीपासूनच मागे हो पण मग नाही म्हटलं. पण मग नंतर मग मलालाचही वाटायला लागलं पण मग बरं वाटतय त्याच्यामुळे.
फर्स्ट बेबी का?
हो नाही सेकंड.
हां
तिला नाही एवढे हे झालं सेकंड बेबी च्या वेळेस.
पिरियन्स हे माझं पण एवढंच वेट गेन झालं होत. पण मग तस फिडिंग बंद केलं ना मग माझं नॉर्मली वेट लॉस व्हायला मला एक ते दीड वर्ष लागलं. पण मग झालं.
हो होईल माझंही होऊ शकतं कारण की थोडस दब दब वगैरे केलेले
हु काही नाही नॉर्मल ते पण मग मी काय केलं होतं. रुटीन मध्ये फक्त दोन वेळेस जेवण ठेवलं होतं माझ्या आणि, चार एक वाजता भुकऽऽ लागते, चहा वगैरे प्यायच्या आधी आपल्याला,, मग मी ना चिवडा वगैरे आपला मुरमुरऽऽ चिवडा, पोहे, अस करून घ्यायची मला खायला. त्याच्यानी नै होत वेट गेन. हे आपलं भाजी पोळीनी वगैरेच होतं,, मग मी ते भाजीपोळी दोनच वेळेसऽऽ खायची,, आणि अंऽऽ बाकी, मधल्या वेळेत मी असं खायची पोहे व आणि किंवा उपमा,, कारण मुलांना करायऽऽ चीस ना,, मी लहान होते मग तेव्हा, त्यांच्या सोबतऽऽ मग मी तेच खायची असंऽऽ
चांगले ना मग तसं करावं लागेल,, मग,, कारण की मग ते काय होतं फिडिंग केल्यामुळं आपल्याला पण भूकऽऽ
हो ऽऽआपल्याला भूक लागती मग तेव्हाऽऽ असच काहीतरी ऑप्शन पोहे पण चांगलं ऑप्शन आय,, परत मुरमुरेऽऽ अ चिवडाक बनवताो ना आपण घरी. तो एक चांगला ऑप्शन आहे,, परत ओट्स पण खाता कायी जणंऽऽ हम्म,, ओट्स नाही पण नाही होत म्हनं,,, वेट गेन.. मग तसं काही खाऊन बघायचं किंवा फळं,,, एखाद फळ खाऊन घ्यायचं त्या टायमिंगमध्येध्ये एक किंवा दोन फळंऽऽ नी, पण नै वाढत.
हो, फळ खाल्ल्यानंतर नाही वाढत आणि मी खाल्ले किंवा भूक पण तेवढी राहून जाते. तर करते मी ते पण,, आता केलेय चांगलीच म्हणजे, सुरुवातऽ स, थोडं, थोडं कारण की मग खूप व्हायला लागलं नाऽऽ
हो, नाही पण मग तुमचंऽऽ स्टेबल होतं का म्हणजे,, आता जे सेव्हंटी टू आहे ते डिलेवररी झाल्यानंतर स्टेबल होतऽऽ
नाही नाही,, स्टेबल नाही, कमी झालं,, म्हणजे माझं डिलिव्हरीच्या नंतर वाढलं होतऽऽ सेव्हंटी टू झालं होत.
हा पण आता जेव्हा तुम्ही मोजला असेल सेव्हन्टी टूऽऽ त्याच्यानंतर वाढतच होत का? त्याच्यावरऽऽ
नाही सेव्हनटी टू नंतर कमी होतऽऽ चाललेल होत,, सिक्सटी सिक्स झालय माझ,, मग आता कमी झालं, सिक्सटी थ्री झालंऽऽ
हहह, मग तुमच झाला असत अॅटोमॅटिक,, अॅटोमॅटिक सिक्टी सिक्सऽऽ हा, मग एकदम तुमऽऽ नॉर्मल झाला असतं वेट,, तुम्ही थोड वेट करायला पाहिजे होतऽऽ तुम्हाला काहीच गरज नव्हती हे घ्यायची.
ते नाही ग आपल्याला भीती वाटते ना कुठला तरी आजार होईल,, आणिऽऽ आता कसं खाण्यामध्ये पण बदल व्हायला लागलाय नाद ओ,, न खूप म्हणजे केमिकलऽऽ च खाणं येय लागलं,, त्यामुळे पणऽऽ
हम्म, हम्, हम्, हां, मला पणऽ शंका वाढली होती,, मग मी माझे जे डॉक्टर होते ना ज्यांच्याकडे डिलेव्हरी झाली ऽऽ ती ना माझी,, अ थोळे डॉक्टर म्हणून य नाशिक मध्येऽऽ त्यांना मी विचारलं होत. हां, मी त्यांना विचारलं होत सरांना,, की सर माझं वेट इतकं कमीऽऽ सर म्हंटले,, की नॅचरली तुझं डिलिव्हरी च्या आधी तेवढ होत नाऽऽ मग नॅचरली तेवढं कमी झालं तर काही प्रॉब्लेम नाहीय.. मग त्याच्यात काही असं टेन्शन घेण्यासारखंऽऽ आणि ते नॉर्मल आय,,, मग आणि माझा त्या सरांवर खूप विश्वास आय.. त्याच्यामुळे त्यांनी मला असं सांगितल्यावर माझ डाऊट म्हणजे,,, मला डाऊटच येत नाही मग काही..
माझे दोनही डिलेवरी तिथऽऽ मे तिथच,, आणी सर कसयऽऽ य डायरेक्ट बोलता आणि,, योग्य ये त मग हे करता असंऽऽ
हो.
बाकी काय म्हनता
का नाही तेच मग भीती वाटते ना की वातावरण पण खराब होत चाललय वरचेवर आजार पण वाढाय लागलेत आणि आपल्याला एकतर पीसीओडी चे प्रॉब्लेम होतच आता लेडिज मध्ये जास्त तर माझं ऑलरेडी पीसीओडी मध्ये कसं आहे चार दिवस आधीच हे होऊन जात मग ते नको व्हायला म्हणून म्हटलं हो हो
हम्म हम्म
रेग्युलर तारखेनुसार नाही होत मग ते चार दिवस पाच दिवस अस सुरुवातीपासूनच आहे
माझ पण तसंच आहे मग मला पण पाच दिवस आधीच पिरीयड येतो मग ते असं म्हणतात किती पंचवीस दिवसाचे सायकल असती काही जणांची तर ती आहे अस
मी पण दाखवलं होत त्याबद्दल पण मी डॉक्टरांना ते पण मला हेच बोलले होते की सायकलच असती एकवीस दिवसाचीच असते काहींची
म्हणजे माझी सुरुवातीला होती बर का तशी पण होती मला आहे ना सात आठ दिवस आधी येऊन जायचा प्रॉब्लेम पण आता थोडस कमी झालंय म्हणजे ते दोन दोन तीन दिवस कमी झालय आता आता पाच दिवस तरी अॅक्युरेट येतच पाच दिवस आधी येतोच
हा माझं पण तसच होत मग म्हणून म्हंटलं मग उघच तर काही जर व्हायला लागलेत ना आपलं एकतर कसं असतं सीझर झाले नंतर कि ब्लड वगैरे राहिलेत की त्याच्या गाठी वगैरे काहीतरी नवीनच निघाय लागलं पहिल्यासारखं थोडीच
पण आपलं तरी नॉर्मल आहे की आपल्याला येतं रेग्युलर पण अशा खूप बायका काय आहे ज्यांना प्रॉब्लेमच येत नाही नाही रेगुलर म्हणजे चार चार पाच पाच महिने त्यांना प्राॅब्लेम येत नाही परत मग त्यांना प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम येतो मग त्या बाळ म्हणजे प्रे रेग्युलर पिरियड येण्यासाठी पहिला ट्रीटमेंट घेता मग बाकीच पुढचं
किती अवघड होऊन जात आणि त्याच्यावर बोलणे पण खावे लागत आणि वर हा लेडीजला सगळ सहन करावं लागत.
काय सासरच्याना वाटतं हिजच प्रॉब्लेम आहे. हिज्यातच काहीतरी आहे म्हणून मग ते कस सगळंच फेस करावं लागत. पण ते का हातात नाही ना ते शरीरावर डिपेंड येत.
त्यांना मग ते समजत नाही एक लेडीज लेडीज ला नाही समजून घेत असं होऊन जातं.
ते तर आहे पण असं हे पण कंटाळच येतो सारखा लगेच पंचवीस दिवसात येते.
हो ना ते पण हहहह मग ते आता आपले प्रॉब्लेम वाढतात.
हम्म हो ते तर आहे मग आपल्याला काळजी वाटते काय झालं. नाही नाही बरंच आहेच. अ ते तर आहे पण मग एकदम. अॅक्युरेट काही लेडीज ला एकदम अक्युरेट येते.
हो एक तारीख म्हणजे एक तारीखच असतील. खूप म्हणजे खूप जणांच तर असंच आहे की ते तारखेनुसार येतच. मागे पुढंच होतं कोणाच पाच दिवस पुढं असतं कोणाचं मागे असत. एक दोन दिवसांतच होते.
गावाला आहे ना एक कोणीतरी डॉक्टर होते तिचे त्यांनी तिला ना टॅबलेट दिल्या होता काहीतरी एक महिन्याची ट्रीटमेंट दिली होती. हे घे म्हणे मग तुझा प्रॉब्लेम एकदम कंटिन्यू लाईफ टाईम नाही कर. डेट लाच येईल त्यास तिने घेतली होती पण मग मी तिला असं विचारलं नाही नंतर कि काय येतय का त्या डेट ला वगैरे
त विचार कळाला असतं मग चालेल आपला टाइम झालाय शेवटे हो बाय. थँक्यू.
हो.